राध याच्यावर बोला बाय सोबत
याच्यावर कट नका करू, कट नका करू हॅलो काय करत ये? आराम करतय तुम्ही काय करताय? जेवण झालं का तुमचं?
अजून नाही
म हा
माझ्या माझी शाळा तीस काळकी पासू खोदते तीस तारख पाून तीस तारखे पासून बघ एक तारखे पासून फिनिश
हा मज्जााच मज्जा आहे मग तुमची आह हा हम्म -
गावात काय आहे आज?
हा
हा हा हा हा ह हा
अ नंतर ब्रश केला नाही तुम्ही काही नाही चालले लगेच का
काफी पिली का?
आ आा
का
हा कॉफी घेतली.
हा - तिथ दहा मिनिट घडी घडी पाह तिथ दहा मिनिट झाले. की कट करून दे
हा.
दहा मिनटं झाले की, नाही तर कट करू दे सर.
हम्म.
अजून
हा. आता काही नाही, नाश्ता करायचाय आता.
हा नाष्टा करायचायं.
हम्म तुम्ही केला कि नाही नाश्ता? पाणी
बाबू खेडत आहे घोंड्याशी. मी घोड्यावर ब मी घोड्यावर बसलेली आहे बाबू घोड्यावर खेण काय
पप्पा गेले का तुमचे. हम. पप्पा गेले का ग ड्युटीवर, पप्पा ड्युटीवरर गेले का?
हे दुकानावर कामावर गेलं का. हा.
हो.
हे का शिनूशी बोलान जुजू करत आहे ह हे का तिन्याशी बोला
नाही नाही लावून दिल. का. गाणे लावून द्यायचे असतेल त्याला. लकडी की काठी, काठी पे घोडा.
हम्म मीन तर काल व्हिडीओ बनवलेला. आलता काय रात्री. आ. लागला त्याला गळा गळा लाग गला शिजूले.
आ.
ना कार व्हिडिओ बनवलेला पाहिला.
नाही अजून.
हवं का.
हम्म हम्म तुम्ही दाखवलच कुठये आम्हाला
हा
हम्म
नाही
ते आम्हाला ती गोळी द्या ना बीपीची आणून हम्म साण्याचा किला झाला भरून
हा चालल की घडी आणतो पाणी आणतो.
हो.
फोन लावत जा याच्यावर
हम्म
आज
आज काय बनवणार आहे. हॅलो हा
फोन लावून देत जा आणत जाईन मग मी
बरं बरं हा हा ठीक क आहे.
ऐ गडी गोडीडीडी काही बी बोलावं लागत त्याच्यात काहीबी बोलावं लागतं त्याच्यात हा नाही.
अ सांगायचं असत ना मग मला काय माहित आता फोन लावून सांगून देईल हम्म आता गावात चालायच ना मग बाजार करायला हम्म काय काय आणायचंय
मला एक कलर दिली बस
हम्म
हो
अजून हा गोळी घेतली मी आता अजून मंदिरात जायचं नाही का तुम्हाला किती वाजले
तर नाही झाली तुमच्या सोबत करेल
हा
तप क तळु का मम्मी म्हणते
नाहीय बाबा मी नाही खातचे पापडते
नकाय खात
काही नाही खातात
गोळी घेतली
हम्म
थोडस असत खाजा
बर
हा म्हणते दादू बर म्हणते दादू बरं.
हम अ. अजून. का नाही गे. मंदिर बंद भेडण लवकर जाणार मंदिरात.
आता तर पाच मिनिटं झाले. सध्या मी जेव्हा म्हनिन ना फोन वरून कट करा तेव्हा करून दे जा.
हा.
लाल बटन तेव्हा.
सहा मिनटं झाले ना सहा.
मी येवून दाखू का?
आं.
हे पा हे लाल बटन घते ना हे लाल बटन मी जेव्हा कट कर मी म जव्हा कट करा तेव्हा कर कट बर ब. बर-बरं-बरं- बरं दे नार. त्याचा फोन आलता का नाही.
' तू घ्या.
चाल य-य-य-य-य. य य य आपण जाऊ भूर गावात जाऊ आपण हा. गावात जायचं ना तुला गावात हम् हम्म. हम्. हलो. हॅलो हॅलो-हॅलो.
झालं की कर.
हॅलो.
अजून,
अजून, का अजून अजून करती. टिल्ल्या काया बोलत नाही काही नाही. हं तुम्ही लवकर जा, आंघोळ करून घ्या. मग मंदिरात जाऊन या. मग आपण गावात जाऊ.
जाइनाथ तुमच्यासोबत करून तेचा अंंगोठ बागू
माझी अंघोळ झालीय. सगळ्यात पहिले सहा. वाजता सहा वाजता.
हा का?
मग. सगळच पहिले केली आम्ही हा तिला तर म्हटलं होतं उठ ती तर उठलीच नाही.
हा करता तुम्हाला श्रीनेश मी गोळ्यावर बसून खेळत हाय.
घोड्यावर बसून खेळताय? बर खेळा बाबा तुम्ही घोड्यावर बसून खेळा. आम्ही तसच बसले बाहेर पलंगावर हम्म. मग काय करता त्याला आता?
आ हा.
रेणु आजीचा फोन आलता का?
दोन मिनिटं थांबा. मी करतो जेव्हा कट करा रे बघी तेव्हा कट कडव
हम् हम.
तिथच
रेणू अंकलचा फोन अलता का?
लाल बटनले दादा, मग एकादून बट्टन ये हिरवा आजून ते मंग कट चालूया
बर.
हम
ठीक. अजून काय नाही बाबा आता गावात जायचंय आम्हाला.
म्हे पकड. खेड. मम्मी नाही आता-आता आम्ही दोघं आंघोळ करू.
हा पाणीवाले काका आले नाही का अजून तुमचे? टँकर घेऊन? अ सांगितलं नाही का त्यांना? बुडू ना ना.
आता एक मिनिट राहिलेला. एक मिनट. नाहीझालेला आहे कुटाय मग? कट करत जा, मी सांगित तेव्हा, आ.
हम्म.
हॅलो.
आ.
दोन मिनिटं थांबा आता.
आता काय दोन मिनिट थांबा. हम्म. झाले. झाले का, नाही दोन मिनट थांबा हे तर नऊ हाय, हम्म. अस एवढ, हा पाय रको
हा.
हम्म.